हॅलो, हा बोला एक ते
हा, धैर्याला फोन लावला काय?
कशाला
तेच कि ती सांगायसाठी करायचंय त्याच्या
शेव एपचा वइ
हा.
काय म्हणतुस अलुच
हाय की, संध्याकाळी, सहा सहा, सात, आठ फोन करता. मानिककड जावून आलो.
सिलेंडरचा विचारा की
अशा सिलेंडरचं शेव म्हणततोय मला असूदे म्हणतोय हो चला.
असुदे पण आम्हाला ते भरून घ्यायचा असल्या तर बदली नंबर लावा लागतय म्हणून.
हा मग डायरेक्ट देत्यात की भरून डायरेक्ट भेटतो तेव्हा नाय
मग त्याला, त्याला विचारा खिलार्याला आम्ही भरून घेऊ का म्हणून आम्हाला चा
नाही, खिलाऱ्याला माहित नाही बघ ते की मध्ये आता मी सिलेंडर साठी फोन केला होता, त्यावेळी अ त्यो धैर्याच म्हटला तुझ्याकडच हाई ते अजून, असूंदे असुंदे म्हटला मला कवा तर वापरात येईल म्हटला. नाहि ते दादा खिलारेच काम सोडलय ना तेन आता.
हम्म हम्म,,,,,, मग तेना विचारा मनाव तोऔन टायमाला मागलं,, त्यांना म्हणाव आम्ही भरून घेऊ का चा चालू करणार होतो,,,
ह,,,, मग चालतंय की त्याच्या हातात नाही काय ति आपल्या हातात आहे,,, आपल्या,,, आपण वापरला तरी चालतोय,, पण धैर्याच्या हातात बी नाही ते,,,, ते आता तो कुणाचा नाही ते सिलेंडर,,, ते लक्षात नाही दादा खिलऱ्याच्या,,,, आणि मग धैर्या तजा,,,, आलाय आलाय धैर्याचं म्हणण आता मला पाटवलेलं,,, मण तेे स्वतःत ठेवून बी घेण आलंय असं बी झालं
हम्म
ता ठेवून बी घेण्या जबाबदारी पाहिजे म्हणजे ही पाहिजे
हम्म हम्म हम्
मग त्याला विचारायला पाहिजेच तसं
हा तुला म्हण मागणार नसलस तर आमच आम्ही भरून घेऊ म्हण मिसळ नाही काळी चहा वगैरे चालू कराय आम्हाला पाहिजे होत
पण तेव्हा बा ते प्रॉब्लेम आहे रे त्याला
त्याला काय होतंय आपल्याला नुसत माग द्याताय
होईल कच असला तर काय वापर न कोण बघून देणार दसा नस्तय दसा नस्तय ते टाकी तीच भरून देत ते असं बदलून देत नाहीत
अससं गुस
होय हय
म द्यायची म्हणायच ल एक दिवस पडे कुती उद्या म्हणा होता दुसऱ्या आ म्हाला भरून
कुठुब असले बाहेर
आह
कुठं बसलंय कारण बाहेर ना रेंज असली पाहिजे पाहिजे कायम हा बाकीच्या
काय तेच
ते मता शनिवारी याला शाळेत नाहीे चिकणी घेऊ आणि जाऊ अ पडेच्यायकड
हम्
अ तित न म तिथ पुोड त्यागेरत वड जर वाडला गिरजावडे रोड ला नाहीतर गुठे च गणी तिकडढे पाच गणीला काय नसणार आहे सीन पण आता झाले हिरवळ ले बरपैकीे असता बघाय पाहिजेस
तिले लांबा आहे त्याला सकाळी निघालंला
आा
सकाळ नाही गला
असं काही नाही नाही नाही लांब नाही जवळ बाकीकी काय
काही नाही अस म्हलं का
फोन बिन का
अ एला तमताले
ब घरातल्याना अजून माहित नाही अस वाटत फोटो टाकावा लगेच आणि त्यावर रल टाकावी पण परत त्यात आणि पॉलिटिक्स सुरू होते खरं तुमच्या घरातले काही नाही पण तु रोहित साहेब लगेच खिचत चला पारक येऊ चला त्यावन बांधण असशी बाणगडायच पॉलिटिक्स हाय, तिथे एकच खिचणारा माणूस हाय. तुमच बाकी काही तुमच्या घरच्यांचं काय नाही दादाचं काय नसत प्रत्येकजण प्रत्येक जण आपलं आयुष्य त्यासाठी कस
होय. हॅलो हॅलो हॅलो.
येतय का ऐकू.
हा.
हॅलो.
हा येतय बोला.
हा. मग ते डोक्यात ठेव आपण मागतो म्हटल्यावर त्यांना देणं भागच हाय.
आपण कव्हा मागितलय?
हजार वेळा मागतेस कुठलं काय घेतलं की पार्टी द्या पार्टी द्या. तसं नसतंय ते, तो मागत्यासच तो कसा आहे, त चेष्टात तरी का होईना मागतेस पण तस नसत ते मुळात
त्यांनी मी तेवढंच करायचं घेतलं का घेतलं की मग सांगायचं.
हम् हम. घेतलय का नाही हिशेब तोच होतोय रे तू मागणार म्हंटल्यावर ते भी मागणार.
मग हो ते आपण बी द्यायचं नाही, आपण बी द्यायचं नाही दितील तवा द्यायच.
माहती आहे तू मागायची सवय नाही रे चांगली त्याला तसं करत जाऊ नको.
मग ती बोलते तेव्हा चालतय म्हणून आपण बोलायचं. ती बोलत्यात तवा चालतय.
मागू दे की पण, आपण नाही ना हे करायच म्हणजे आपलं पारड जड
झालं मी सगळं हे करून पाहिलं आहे ते करून आता काय नाय.
त्यामुळे स्टेटस टाकाय अवघड होतय, कुठली बी गोष्ट कराय अवघड होतय आणि नाहीच टाकाय आपल्याला सोड ते अस बाकी
नाही ग कुठं आहे तुम्ही एक्झॅक्ट
यशवंत शाळेच्या समोर बरोबर
का थांबलाय तिथं.
मानीकडे गेलो, परत इथनं निघालो होतो, परत धैऱ्याला फोन लावला धैऱ्या इथं असल भेटाय म्हटलं त्याला सांगायच मग परत वळलो आणि इथ थांबलं हा चिंता इंटरेस्ट नाही, काल आता त्याला रात्री फोन केला रात्री त्याला त्याच तिथं कराय घेतलं ऍक्टिवेट नाही झालं त्याला आता इंटरेस्ट नाही, मग कशाला उगीच, एकदा मी संध्याकाळ काल सांगितलं झालं का? नाही म्हटला. मग आता सकाळी त्याने स्वतःहून फोन केला, म्हटलं संपला विषय त्याला इंटरेस्ट नाही
हम राहू दे मग तेच त्याचं काम दुसरं चांगलं आपण मोकळा हाय. तो थोडीच मोकळ हाय, आपण कामा आस बघितलं असत का त्याच्यावर असंच असतय. आता काय मोकळा म्हणून तेचे पाचशे जास्त बोलायच नाही ना. हम्म तेच
आता ही कधी गावाला येणार घरातली तुमच्या
काय नाही माहिती नाही आजून
बर
हम. तिज हा आ नाही आता तिकड मंडई कडं नाई ना आता परत. नाही नाही काय आणा नाही त्याला वेळ ये अजून एक आ नाही नाही आणायच नाहीेये काई तेच कि ती ओ पौर्णिमेचा पण त्याला वेळ ये अजून आ आठवडा एक सोमवारी पुढच्या आ उद्याच्या सोडून त्याच्या पुढच्या सोम हो अरे हुं. ती हे करायचं होतं ओ ऑनलाईन बघायचं होतं जरा.
कस?
हॅलो ऑनलाइन बघायचं होतं ते जरा
काय?
कोणत्या हीन लिंक पाठवल्या ते किती?
ऑनलाईन गंडक येतेय रे ते चांगले येत नाही ऑनलाईन.
तिनं पाठवल्या की लिंक.
बघाय पाहिजे गांधीनगरला निघनचं कि स्कीम काहीतरी. पावसाळ्यात पाऊस सुरू झाला की एक महिन्यात निघ
अग तुझी हेजी झाली कपड्यांची झाली.
इस्लामपुरात बी निघतयं.
सांगत आहे मी तुम्हाला कपड्यांच नाही सांगत आहे.
हा हा.
फ्रेम हाय हे.
हा हा.
ती हम्म.
बघ आता मला पाठवलयस का?
नाही पाठवलेली अजून.
हं बर.
हम्म.
बाकी काय करायचं चहा करायचं का मिसळं करायच?
चहा नाय मिसळ दोन्ही पैकी एक आता ते त्रिमुर्तीवाल्यानं चहा केलाय म्हण
हो हो तेच की चहा कराय येणार नाही आपल्याला मिसळ केली असती पण बसायला कराय लागतय मिसळ आली कि ती पावभाजी भाजीवाल्याची माणसं आली, आपली माणसं आली.
आणि किती दिवस करणार एक दोन महिने, तीन महिने.
मग काय पर्याय नाही त्याला.
मी म्हणतोय तसं रील्स करू आपलं कायतरी काय व्हायरल होतंय का बघू. हाय की नाय. बघूया आणि काय कसं कसं. आता काय मोबाईल आहे म्हटल्यावर काय करू शकतोय आपण हाय नाय तिकडे उघडे पाघडे तेला कोण बघाय नसतयं काय नस रिल्स केले विषय संपला. असं काय नाही त ते कसं करत्याती त्यांना कुठं असं इव्हेंट असलं की मग तिथं जात्यात. तिथनं येताना जाताना करत्याती. असं आहे असं काही स्पेशल जात नाही तिकडं. हम. जेवाण झालंय का?
काय भात खाणार हायसा तर करणार नाय तर नाय.
म्हणजे सकाळचा हाय काय? मुगावरं जोर दे मुगावर
पैसा दुपारचं आणलाय की, चपाती न भाजी आहे दे माझ्या एकटी मुळ भात कुठं लाऊ म्हणून मी केल केलेला नाही खाणार असलासा तर करणार भात आमटी. काय करणार हाय खाणार हाय म? रस्त्यावर गटारी अथवा इतर म्हणून म भात नाय फक्त रात्रीचंच करायलोय. म माझा बी कंट्रोल होतो जरा भातवर नसला की
मूगचं घ्यायचं जास्त करून मुग आणि मटकी हरभरा असलचं. हं कायम जरा आधी मध भाज्या घ्यायच्या त्यांच काय ये नाहीस. मिसळच करूया ना म. मिसल मिसल पाव आं चालतय ठेवू का हा हॅलो ठेऊ का हा